हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज
हां बोलतो येत की
हा जेवलीस का नाही?
हॅलो! नान सुनभ हा नाही नाही अजून तु जेवलीस का?
नाही अजून बसलोय बघ मी पण तूला कॉल कराव काय करायल हॅलो कॉल कराव म्हटलं काय करायलाच म्हंटलं आठवण आली तुम्ही तर करत नाही आम्ही तर कराव
होय काय आम्ही काय सच भरोकाच्या हच्यात असते जात. ववथ हो
हा, हा, हा, हा, हम्म, तेच म्हणूनच म्हंटलं काय करायलाचं म्हणून म्हंटलं फोन लवून विचारु या म्हटलं
हा
फोन केला काय करालाय?
हा काय नाही कस बाहेर
अं जेवण वगैरे?
जेवण नाही अजून जेवायचं आता, झालाय स्वयपाक
जेवण झालं का नाही?
हम् जेवण झालंय स्वयपाक करायचं अ स्वयंपाक झाला अजून जेवायचं तेवढं राहिलीय.
हा हा हा काय केलायसा आज विशेष विशेष काय हाय का.
काय नाही आहे.
अ नाही
भात, आमटी तसच काय नाही.
हा, हा, हा, हा,
खिचडी भात केले मी काय नाही केलं मम्मी केली.
होय.
हम्
हम्म
लाईट गेली त्यामुळे मग लवकर केले ना स्वयपाक
होय. आमच्यात आहे बाई लाईट. थंडी वाजाय लागले बाहेर तर फिरून फिरून किती फिरायचे.
होय.
होय मावशीचा फोन आलता पाऊस नव्हता त्यावेळी बाहेर फिरत होतो.
हा
आता पण थोडा बारीक पाऊस याय लागलाय म्हणून आई व घरात बसले.
हम् हम् मम्मी वगैरे
आहेत मस्त आहेत बघ टी व्ही बघत बसलेय निवांत आहे त्यांच बघ
हम्म
हम्म होय दिदी गेली की.
गेली व्हय.
हम्म
हम्म हम्
गेली ती, ती आता चार पाच दिवस झाले गेली चार पाच दिवस झाली ती गेली परत आपली.. माझी आजी वगैरे गेल्या आज मलां आता घंरी होयं कायं गं मणं की कायं नाहीं गं होयं हो मी आणि मम्मी पप्पां आणि की आजी मम्मीची मम्मी एवढीचं केन भ त्यांग कायं गंमत नाहीं त्यां होत्यां जरा दंगा वगैरें चालूं असायचां
होयं घरांत मज्जा असतं दीदी दीदीची लहांन मुलंगी पणं होते नां
होयं ते तरं मऊं मऊं मामा मामा आंमस म ख सारखंच करतं होती आणि सारखं
हां
बाहेर बाहेर झालां खायंला घेऊन द्या तेवढां आवांज नाहीं येतं तर खायांपुरतं माझ्याकडं नाहीं म्हणजे भांवा कड खायांपुरती यांयचे आणि हं खायंला देऊनं झालं ही चालूं करायंची आलती मलां थोडां आहे हॉस्पिटलं मध्यें गाडीवरूंन पप्पांच्या पणं रडांय लागलेली हां तुलां कॅडबरी घेऊन देतो म्हणतांना आली
हां
गाडीवंर बसूंन हॉस्पिटलच्यां दारावर गेलो हॉस्पिटल मंध्यें तिलां म्हटलं जा आात बाबांसोबतं म्हणतांना नाहीं नाहीं म्हणांयची नाहीं येणारं येणारं म्हणूंन लागली रडांयला लागली म्हटलं जा तूं रहां खायंला देतात बाबां म्हणतांना नाहीं नाहीं. मंग हॉस्पिटल मध्यें कॅडबरी घेतलेली खायंला. तीचं कॅडबरी दिलो सॅग मध्यें तशीचं होती.
हां हां
दीदी मंग कॅडबरी जै नां म्हणां कॅडबरी घेतल्यां मंग म्हणांली माऊं जाऊं माऊं जाऊं करूंन मं व्ग पर गें
पावसांत हो आहे बाबां
हो चालतंय बघं लहानंपोरं लहानंपोरांत तेवढांच जीव रमतोयं जीव रमतोयं नं. हो
पणं कायं जाते दिवसंभर आल्यांला खरं सगळं
हो तिलां बघितलं की असं कायं म्हणतं भेज पणं होते
हां होयं
पूर्ण होयं पहिल सगळ्यां शिणं जातोयं गं कंटाळा आलांय लहांन मुलालां बघितलं कीं कीं
मस्तं वाटतं
होयं
हम्मं मंग?
होय की नाहीं फोन वगैरें करतें की नाहीं
आले तरं हॅलो हॅलो हॅलो हां बोलं की हां एक मिनिटं की बोलं
कॉल वगैरें केलं
कायं झांलंय
मैत्रिणी ना फोन वगैरे करती की नाही म्हंटलं.
असत तिजा फोन सारखं मघाशी व्हिडिओ कॉल केली होती त्यांची तिथे बाळ आहे न दाखवत होती ती मला कस करत होती
होय.
होय करत्या सारखं.
हा.
खेळवत बसलेली त्याला
छान वाटतय खर लहान आता तुमच्यात पण तुमच्या वहिनीचा आता बाळ आल की
होय बाळ टाईम पण जाते फास्ट
होय मग तर कोण आ तू आत्ती लागतेस ना तु.
हा होय.
तेच ते आता येते बघा आतीआती करत येते थोड्या
होय त्याला तस म्हणजे असं म्हटलं की हसतेय असं यायला बघतय लई हे हाय.
स्ट्रॉग असेल आत्तापासूनच
होय नाही आणि तो तर एवढा आहे लगेच कळतय आणि जे अस काहीतरी समोर दिसलं जे पाहिजे ते पाहिजेच ते दिल्याश ते शांत नाही असलाय.
होय.
होय लय आतापासनच एवढा आहे क नाही काय विचारू नको.
होय लईनच ल कर आन सगळ कळतय लगेच.
काय समजत नव्हत आणि आत्ताच्या यांना
पण ना काय नव्हतं कोणास ठाऊक.
हो आणि नुसतं ज रडत असणार
होय.
आताच करत नाही नव्हतं झालं तरी आणि बारके असत तर काय केले असत तर
काय केले.
आत्ताच्या मुलांचं हे म्हणाल ते सगळं देतात लगेच
आता आता रडवून चालत नाही ग.
रडवत नाही आता जरा पण नाही नसता ऊ केले की हा धर बाळा असं करतात आमच्या वेळी आमच्या वेळी काय असलं न्हवत रड नाही तर काय होय.
तुला आम्ही काय देणार नाही.
काय देणार नाही होय काय काय करा ना असं तुम्हाला काय करायचं. कराल
आता जे काय म्हणतात ते बोट दाखवल ते द्या.
हा पाहिजेच लगेच आणि घेतल्याशिवाय येतच ना
होय कसतरीचे.
सोयऱ्यांच काय ऐकायच.
होय पर चालतय.
हा चालेल.
हा.
हा